मजे मध्ये, तुम्ही?
मी पण मजेत आहे अ आज मला तुझ्याशी फॅशन या विषयावर सविस्तर चर्चा करायची होती.
हा म
विषय आहे कारण आजकाल लहान मुलापासून तर तरुण आणि मोठ्यापर्यंत सर्वांनाच फॅशनची आवड आहे बरं, तुम्हाला आहे का फॅशनची आवड?
अगदी खरंच पण म आज म्हणजे तुम्हाला हो म मन प्रत्येक फॅशन प्रत्येकाला शोबतच असे नाही. आपले व्यक्तिमत्वय आणि संस्कृती लक्षात घेऊन फॅशन करावी.
बरा बर अगदी बरोबर म्हणजे अ सेली आता आप
त्यामुळं
पण बराबर आहे की आपण अ फॅशन या विषयावर म्हणजे आवड पण पाहिजे पण ती पण एक संस्कृती पाहिजे फॅशन म्हणजे फक्त सुंदर कपडे घालणे नाही तर ती व्यक्तीसाठी आवड जीवनशैली, संस्कार, आत्मविश्वास अ आणि म्हणजे व्यक्तिमत्व यांच्याशीच जोडलेले असते ना तर, जे फॅशन म्हणजे स्वतःला स्वच्छ, नेटनेटके, आकर्षक आणि आत आत्मविश्वास पूर्ण, पद्धतीने सादर करायची कला हाये.
हो
माझ्या मते फॅशन म्हणजे वेळ, प्रसंग, वय, शरीरयष्टी आणि स्वभावानुसार योग्य कपडे आपण जर घातले ना तर अ स्वभावानुसार योग्य कपडे जर दागिने, केशर रचना पद पाच द म्हणजे पाच राहत नाही आणि एकूण म्हणजे व्यक्तित्व साजेसे ठेवणे हे खूप छान वाटतं.
हो आणि ते तर खूप चांगले आहे म्हणजे टिकाऊ प कपडे वापरणे नंतर कपड्यांचा पूर्ण वापर करणे आणि सास निक काराकरीची तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.
आणि म्हणजे अनेकांना वाटते की फॅशन म्हणजे फक्त महागडे कपडे घालणे पण ते खरे नाही.
खरे नाही.
कारण फॅशनासाठी पैसा महत्त्वाचा असला तरी समज, रंगाची निवड, शरीयष्टी नुसार कपडे आणि ते म्हणजे आत आत्मविश्वासाने पण परिधान करण्याची पद्धत अनेक म्हणजे अधिक महत्त्वाचे असते.
हो
आणि साधा ड्रेस सुद्धा योग्य प्रकारे घातला पाहिजे योग्य एक्स एक्सरीज वापरल्या आणि आत्मविश्वास असेल तर तो खूपच सुंदर दिसतो.
हो आणि पण प्रत्येक फॅशन आपल्याला शे म्हणजे शेपच न असते नाही. आपले वय प्रसंग व्यक्तिमत आणि सं कृती लक्षात घेऊ ना कपड्यांची निवड केलेली
अगदी बरोबर म्हणजे महागडा ड्रेस अस तरी तो फिटिंगचा नसेल किंवा प्रसंगाला योग्य नसेल तर त्याचा प्रभाव कमी होतो.
तो योग्य नाही म्हणजे साधेपणात ही सौंदर्य असते फॅशनमुळे विश्वास वाढला पाहिजे दिखाऊ पण नाही.
अगदी बरो आता आपण फॅशनचे महत्त्व पाहूया म्हणजे आज फॅशन इतकी महत्त्वाची का झाली आहे कारण पहिल्या भेटीत व्यक्तीचा पेहराव आणि व्यक्तिमत्त्व या मोठा प्रभाव पडतो. तुम्ही जे नीटनेटके कपडे कपडे आत्मविश्वास वाढतात म्हणजे वाढवतात आणि चांगली छाप पण पडतात म्हणजे चांगले कपडे घातले की मनही प्रसन्न होते आपण स्वच्छ फॅशन म्हणजे लोकांना देखावा नसतो. कारण कारण म्हणजे जे आपण संस्कृती कशी आहे आपण चांगले कपडे कसे घातले पाहिजे आपलं मन कसं प्रसन्न राहील स्वच्छता कशी राखली पाहिजे हे
पण
स्वतःसाठी फॅशन करायचे. म्हणजे लोकांना म्हणजे शॉर्ट ड्रेस घालावे क्रॉप टॉप घालावे.
अगदी बरोबर. फॅशनने आपले व्यक्तिमत् खुलले पाहिजे पण आपली नी ओळख आणि संस्कृती काय राहीली माहिती पाहिजे.
बराबर म्हणजे कारण की पारंपरिक आणि आधुनिक फॅशन आहे ना म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक फॅशन त्यामध्ये काय फरक आहे म्हणजे पारंपरिक फॅशन मध्ये ना साडी, सलवार सूट, घागरा, कुर्ता ती पारंपरिक दागिने म्हणजे यांच्या समावेश होतो आणि आधुनिक फॅशन मध्ये जीन्स, टॉप, गाउन, जेंट्स म्हणजे जम सूट येतात ना ते जॅकेट व वेस्टर्न ड्रेस म्हणजे इत्यादी म्हणजे हे खूप आजकालच्या ह्याचा मधे
खूप हा खूप छान म्हणजे प्र म्हणजे फॅशन ही केव् दिसण्यासाठी म्हणजे न नसून ती व्यक्तिमत संस्कृ कृती आणि जबाबदारी याच्या समजला असला हवा.
बर म्हणजे आजकाल दोन्हीचा मिलाप म्हणजे फ्युजन फॅशन नाही. तो खूप लोकप्रिय आहे म्हणजे त्यामुळे परंपराही टिकते आणि आधुनिकतेच्याही संपळशी होतो. आता आपण कपड्यांची निवड कशी केली पाहिजे म्हणजे कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या हे पण एक
अगदी बरोबर ख खरी म्हणजे खरी फॅशन म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास साधेपणा आणि चांगले व्यक्तीमत जपणे.
म्हणजे कपडे निवडता आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावा, हे पण एक आपलं मेन टॉपिक आहे म्हणजे प्रसंग, आरामदायकपणा, शरीरयष्टी वय आणि रंग, कापड कसे आहेत या सर्व गोष्टी ते महत्वाचा आहेत ना तर आता लग्न, कार्यालय कॉलेज पार्टी आणि दैजनिक वापरासाठी वेगवेगळे कप कपडे निवडायला हवेत.
हा, माझ्या मतेने तो फॅशन म्हणजे काळानुसार बदल बदलणारी राहिली नाही. पण वेशभूषा आणि व्यक्तिमत सादर करण्याची पद्धत पण फॅशन करताना आपला आरंभ आणि संस्कृती याचे विचार केले पाहिजे.
बराबर म्हणजे आपण, अ अगदी बरोबर कारण योग्य रंग क्यतिमत्व खुलवतात, उन्हाळ्यात फिकट रंग हिवाळ्यात गडद रंग, म्हणजे अधिक आकर्षित दिसतात, म्हणजे शरीरयष्टीनुसार जर फॅशन आपण प्रत्येकाचे एकाच प्रकारे कपडे शोभत नाही, त्यामुळे स्व तला शरीरष्टीनुसार कपड्याची निवड करावी, म्हणजे दुसऱ्यांच्या अंधानुकरण कर पेक्षा स्वतःला काय शोभावेत हे महत्वाचे आहे.
एकदम बरोबर, आजकाल तर तरुण पिढी सोशल मीडिया वर दिसणारा प्र ते म्हणजे डेक्च अनुकर असते.
म्हणजे तीच कधी फॅशन आहे आणि का बराबर म्हणजे, आता तरुण आणि फॅशन, म्हणजे तरुणामध्ये फॅशनचे आकर्षक जास्त ते का असते कारण अं त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते, म्हणजे सोशल मीडिया, चित्रपट, आणि सेलिब्रिटी क कडुन त्यांना प्रेरणा मिळते, आणि फॅशन आणि आत्मविश्वास म्हणजे नीटनेटके आणि स्वतःला शोभणारे कप कपडे घातल्यावर आत्मविश्वास आपोआप वाडतो, आणि फॅशन आणि स्वचछता म्हणजे फार महत्त्वाची आहे, म्हणजे स्वच्छ कपडे इस्त्री केलेला पेराव, स्वच्छ पत्न पात्रां आणि नीटनेटके केस, हीच खरी फॅशन ची सुरवात आहे.
पैसे खर्च करतात, हे योग्य आहे का नाही, आणि फॅशनसाठी उधळपट्टी कण्यापेक्षा साधेपणा आणि नीट नेट के पणा अधिक महत्त्वाच्या आहे, आणि कमी कि कमी किंमताचे कप कपडे छान दिसू शकतात.
बराबर, म्हणजे सोशल मीडियावर नवीन कल्पना मिळतात, पण प्रत्येक ट्रेंडचे अंधा म्हणजे अंधानुकरण करू नये.
आणि आपल्याला पारंपरिक पोशाख बद्दल तुमचे काय मत आहे.
ओके. आपण पारंपरिक म्हणजे, माझ्यावर असं मत आहे की आपण पारंपारिक सारखेच अ आज पण आपण कपडे घातले पाहिजे, तसे संस्कार ठेवले पाहिजे, कारण पारंपरिक लोकं म्हणजे फॅशन या वाच्यावर म्हणजे असे शॉर्ट ड्रेस घालणे, पैसे कर्च करणे, लोकांना दाखवणे, शरीर दाखवणे, असे नाहि होत, तर पारंपरिक माझ्या मताने आपण पोशाख चांगला घालावा. सलवार सूट घालावा,
आणि मला वाट माझे मत असं आहे की मला वाटतय की साडी पैठणी, सलवार कमीज. कुर्ती यासारखे पारंपरिक पोशाख आपल्याला स कृतीची ओळख आहे आणि आधुनिक कपड्यासोबत त्यांची तितकेच महत्त्व
जप्रमाणे म्हणजे आपण व्यक्तिमत्त्व आपण जे संस्कृती. ते आणि आधुनिकतेचा जर समतोल राखेल ना तर बजेटमध्ये असे म्हणजे आत्मविश्वास वाढेल म्हणजे फॅशनबद्दल खूप काही शिकायला पण मिळेल. आणि आपले पैसे पण वाया जाणार नाही कारण फॅशन मध्ये ना? आपण जेवढे पैसे कमवतो ना तर फॅशनच्या मागे गेलो ना तर आपले पैसे वाया जातेत.
हा आणि हो म्हणजे टिकाऊ कपडे वापरणे कपड्यांचा पूर्ण वापर करणे आणि स स्थानिक कारगिराच्या म्हणजे प्रोस्ताक मध्ये. आणि हिच खरी जबाबदारी आप फॅशन आहे ना? म्हणजे फॅशन हि म्हणजे फॅशन हि म्हणजे बाहेरच्या रूपासाठी नसुन ती विचार व्यक्तिमत आणि सब जबाबदारी याची प्रतिबिंब आहे ते.
हो अगदी बरोबर.
आणि आपण फॅशन करावी पण आपली संस्कृती अभ्याता आणि आत्मविश्वासा याच्या कधी त्याग म्हणजे त्याग करू नये.
हो आपण खरच म्हणजे आ फॅशन बद्दल म्हणजे आपण अश अनेक रोजगाराच्या आपण फॅशनमध्ये फॅशनच्या क्षेत्रात टेलरिंग, बोटी, भरतकाम फॅशन डिझाईन, मेकअप, ज्वेलरी, स्टायलिंग म्हणजे रोजगाराच्या संधी आहेत. कारण फॅशन म फॅशनचे तोटे पण आहे म्हणजे अधिक खर्च धुनीकरक अस्वस्थ कपडे, उंच टाचांचे पादयात्रणे. म्हणजे यामुळे खूप नुकसान होऊ शकते म्हणजे खरी फॅशन म्हणजे कोणती? खरी फॅशन तीच आहे की जी स्वच्छ आणि नीटनटके कपडे घालायची आरामदायक असे प्रसंगानुसार योग्य कपडे घालायचे आणि व्यक्तिमत्त्व खुलवेल संस्कृत आधुनिकच्या पण समतोल राखेल बजेट मध्ये असेल आत्मविश्वास वाढेल म्हणजे ही एक फॅशन आहे.
माझ्या मते फॅशन म्हणजे काळानुसार बदलणारी रा म्हणजे काळानुसार रा बदलणारी राहिणी वेषाभूषा आणि व्यक्तिमत सादर करण्याची पद्धत पण फॅशन करताना आपला आरंभ आणि संस्कृती याचा विचार केला पाहिजे.
काळ आणि संस्कृतीच्या आवश्यकला पाहिजे फ फॅशन अशी असावी की ती सौंदर्य सो व साधेपणा, आरामदायक, व्यक्तिमत्व खुलवेल गरज असल्यास हा.
माहिती दिली आजच्या चर्चेतून मला फॅशनचा अर्थ समजला.
हो अगदी बरोबर म्हणजे फॅशन बद्दल खूप काही शिकायला मिळेल. म्हणजे मिळले आपल्याला तुम्हालाही म्हणजे तुम्ही फॅशनचा उपयोग सदोयपग चांगल्या प्रकारे करा मीही करेल. आज फॅशन बद्दल खरच खूप चर्चा झाली, मलाही खूप आनंद झाला.
मलाही तुमच्याशी चर्चा करून आनंद झाला.
हो धन्यवाद पुन्हा भेटूया.
हा ओके बाय.